हॅलो.
हॅलो.
हा मा हॅलो.
आवाज येतो का?
हो येतोय बोला ना.
हा बोला ना रेंज आहे का तुम तुमच्या कडे?
आहे आहे माझ्याकडनं केलं तेव्हा लागलं नाही.
हा तेच मी म्हटल तुमचा नाही म आता म्हणला आपणच करावा.
हम्म हम्म.
हम्म काय म्हणताय नाही काही इथ हॉस्पिटल आहे ना मी रिसेप्शनला ' मी हॉस्पिटलमध्येच होते आता थोडेसे फ्री होते म्हणून तुमचा मॅसेज बघितला म्हणलं चला करूया फोन.
अच्छा जेवण वगैरे झालं?
हो झालं तुमचं? कुठून बोलताय आपण?
आम्ही अ नाशिकमधन.
नाशिकमधून का?
हम्म.
ठीकय ठीकय चालेल चालेल कोणत्या सब्जेक्ट वर बोलायचंय?
बोला ना हॉस्पिटलमध्ये जॉबला आहेत तुम्ही कुठलं हॉस्पिटल आहे म्हणजे काही स्पेशलायझेशन वगैरे
ह चालेल ना तुम्ही काय करता?
मी घरीच असते.
होय का बरं बर. ठीके चालेल बोलू हम् आ आजकालच्या आजारांबद्दल किंवा मग हॉस्पिटलमध्ये काही कोणतीच होय आहे कोणते नाही आम्ही तर आम्ही राहतो ते तर त्या एरियामध्ये तिथं सोय आहे का आम्ही राहतो इथे तरी जवळ जवळ असं म्हणजे एकदम फायनली पेशंट असेल ना. किंवा बण पण आता इ तर दाखवायचं आपल्यांना रस्त्यावर किंवा मग आय एसी यू मध्ये आयसीयू सोय तर आम्हाला इथे नाहीच आम्हाला कराडला कृष्णेला
हम् हम.
कृष्णा हॉस्पिटल म्हणून आहे कराड तिथे जाऊ शकतो. हो इथ फक्त इमर्जन्सी पेशंटला काही हे नाही समजा गावात आता आपल्याला ऍडमिटच करायचं इथे खेडेगाव पण आमचं जरा त्याच्यामुळे आमच्या इथ एवढीच होय नाहीये मग अबुलन्स वगैरे बोलवून मग कराडच डायरेक्ट गावात नाहीये. एवढा मोठा दवाखाना म्हणजे साधे आहे साधे उकडे वगैरे आहे ताप सर्दी खोकला वगैरे किंवा वातावरची वगैरे ट्रीटमेंट चालू असते
हम हम.
ह त तिकड नाशिक म्हटल्यांतर काय सगळ्या फॅसिलिटी असतात तिकडं आहे वर आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ना डॉक्टर्स हे पण चांगले आहेत पण नाशिकला.
आहे सध्या वातावरण पण खराब होतं त आहे त्यामुळे बरेच लोक आजारी पडत
तिथं है ना अ मला वाटते पाणी खराब आहे ना आता नदीत प प्रदूषण झालं त्याच्यामुळे. सध्या तर गॅस सात भरपूर आहे इकडं किंवा मग ताप सर्दी खोकला वगैरे असं फिरतय. तरी चालूच आहे तिकडे
इकडे पण तेच आहे ना वातावरण खराब होतय कधी पाऊस येतो कधी हे ऊन पडतो.
हो त्यामुळं इकडं आणि आमच्याकडें कंटिन्यू पाऊस चालूय कंटिन्यू.
अच्छा इकडे पण चालू झाला आता दोन तीन दिवसांपासन. त्यामुळे पिण्याच्या पाण्यामध्ये पण आता गढूळ पाणी मिक्स होतंय, बरेच जणांकडे आहे ऍक्वा वगैरे. काहीकडे नाहीये ना.
हम्म बरोबर आहे.
त्याच्याने मग त्रास होतोय आता.
हो.
हम्म.
इकडे पण तोच प्रॉब्लेम आहे सध्या तरी पण पाऊस आता म्हणजे जून मध्ये तर नव्हताच अजिबात आता जुलैमध्ये खूप चालू आहे.
चांगलंय ना नाहीतर या वर्षी दुष्काळ आहे की काय असं वाटलं होतं
हो हो नाही असं म्हणत होते सगळे की ह्यावेेळेस पाऊसच नाहीये पाऊसच नाहीय. नाही आता केलं चालू पाऊसाने तीस तारखेपासून तर कंटिन्यू चालू झालं आहे तीस जूनपासून
हो ना.
हम्म तिकडे तुमच्याकडें काय पिक वगैरे?
इकडे आता मका सोयाबीन वगैरे अशे हंगामी पिक असतात सुरुवातीला.
होय तीन महिन्याचे ना पिकं? हम्म आमच्याकडे पण तेच आहे आमच्याकडे भात खूप होतंय या साईडला. कारण हा कोकण भाग पडतो ना पाऊस खूप असल्यामुळ म्हणजे दुसरं काही एवढं लोक करतच नाहीत भातच आणि मंग जिथं माळराण वगैरे असेल जिथं खडक वगैरे असेल तिथले लोक मगं भूईमूंग सोयाबीन, अ उडीद, म हे आसं करतात मगं.
हा ते इकडे पण होत आमच्याकडे द्राक्षा चे बाग आहेत सगळीकडे जास्तं. त्याच्यामुळे ते असतं आणि ज्यांच्याकडे हो. प्रत्येकाकडे बाग आहेत ज्यांना कमी शेती किंवा मग थोडेफार रिकामी शेती त्याच्यात मग म सोयाबीन वगैरे करतात मूग, भूईमूग.
हां.
हम्म.
चालेल तुमच्या तुमची घरची शेती वगैरे आहे कां?
न्हाय न.
नाही ये का? हम्म. आमचे आहे थोडी मग आम्ही एकाश शेतामध्ये ऊस आहे बाकी मग भात केले जरासं. इंद्रायणी वगैरे आमचे इंद्रायणी. हा इंद्रायणी वगैरे केले आता म्हणजे आता आहे बऱ्यापैकी भात. तर आले उगवून बघू आता त्यावर निंदन वगैरे मग. चालू करायच जरा पाऊस उघडल्यानंतर अजून काय पाऊसच नाही. हो मग घरातन करावंच लागतं आपल्याला.
ह ह हं
आपली घरचे आहे म्हणल्यानंतर बाहेर नाही जात, कारण बाहेर गेलेला आवडतच नाही आमच्या घरामध्ये. त्याच्या बाहेर कुठं नाही फक्त आपल्या शेतामध करायचं.
चांगलंय ना.
हम्म तेच की.
तुम्हाला मुलं
आहे ना छोटे आहे.
ह स्कूलमध्ये गेलं का स्कूल बंद आहे तुमच्या इकडे.
स्कूल बंद दोन दिवस.
हो आमच्या इथे पण खूप पाऊस आहे ना त्याच्यामुळे मला ते शनिवारपासून सुट्टीच आहे.
हम् हम हम चांगले. आषाढी वारीला जाता की नाही कोणी तुमच्या इथ.
आषाढी वारीला जातात माझ्या घरातले सासरे म्हणजे दरवर्षी जातात. आम्ही नाही एवढ्या पावसाचं नाहीच होते जायचं पण सासऱ्यांना कशी गाडी वगैरे असते ना ते मिल्ट्रीत होते ना मग ते मिल्ट्रीचे लोक मिळुन सगळे गाडी करतात ना.
हो ते आहे
त्याच्यातून मग ते जातात दर म्हणजे दर वाराला जातात आषाढीत तर आम्ही बघू तर मुलं ह असल्यामुंळ नाही हो जात येत
हा ते आहेत मुलं छोटी आहेत मग नाही
मुलांना कसं पाऊसात प्रवास वगैरे पण नको आणि लहान मुलांच कसं असते माहिती आहे ना लगेच बदल झाला के लगे आजारी पडतात त्याच्यामुळे तर मग घर सोडू वाटत नाही पावसाच्या दिवसात.
हम् हम् सासरे गाडीने जातात की पाय जातात.
नाही पाय पाय नाही सोहळ्यात वगैरे नाही जरा बसून सोहळ्यात नाहीे गाडे करून जातात त्या आषाढ वारीच्या आदल्या दिवशी निघतात वारीचं दर्शन वगैरे झाले की संध्याकाय निघतात मग.
अच्छा अच्छा
दोन दिवस तर मोडतात त्यांच्या तिकडं.
हा हा हा
तुम्ही
इकडनं जातात बरेच जण आमच्या घरात नाही नाही गेलं कोणी ह्या
होय ना नाही आमच्या इथे जातात म्हणजे घरातून प्रत्येकी एक एक तर जात इथले सगळेजण. ह
हम् हम
घरचे प्रत्येकातले एक एक जर असते त्याच्यानंतर मग गाडी वगैरे करता येते ना आपल्याला.
हो ना
ह काय म्हणताय आणखीन.
काय नाही मग तुम्ही किती वेळ थांबता. हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये किती वेळ था
मी सकाळी साडेनऊ ला येते साडेपाच पर्यंत असते इथच साडेपाच नंतर मग ओ पी डी कोणीच नसतं मॅडम असतात आठ पर्यंत. फोन चालू आहे मॅडम असतात मग मॅडम एकट्या हॅण्डल करतात आठपर्यंत.
अच्छा अच्छा
आठला हॉस्पिटल बंद होतं सकाळी परत साडेनऊला यायचं. साडे नऊ ते साडे पाच दिवट्या आहे माझी मी रिसेप्शनला म्हणजे काय नाव वगैरे नोंदणी करावे लागते. हो आणि हित दुसरं कोणी नसल्या मग जॉबला सलाइनचे वगैरे पण हे करायला लागत आपल्याला. सलाईन कड बघणं काढणं सगळ्या गोष्टी असतात क मग टॅबलेट्स दिलेल्या असतात पेशंटला ते सर ना मॅडमला थोडंसे खूपचप असल तर मग आपण चेक करून देणं सांगण पेशंटला ह्या गोळ्या ह्या, ह्या वेळेस घ्यायच्या हे असं काम असतं पेमेंट आमच्याकडें खूप कमी आहे ते पेमेंट सहा हजार आहे ह हो सहा हजार आहे पेमेंट हो आहे लावते आहे बी काढते
लावता येय त तु्हा
हो, हो शिकवले ते सगळं माझं शिक्षण व नर्सिंग वगैरे काय झालेलं नाही बारावी झाले शिक्षण पण आता तीन वर्ष झालं ह तर एका ठिकाणीच आहे ना त्याच्यामुळे सर मॅडम घेतात हँडल करून व्यवस्थित शिकवतात, सांगतात इंजेक्शन वगैरे सलाईन मधून देणं ते सगळं शिकले आता
बरंय आणि हे काम कधीपासून करताय तुम्ही हॅलो हे काम कधीपस न करताय म्हटलं
मी हे काम तीन वर्षापासून करते तीन वर्ष तर झालेस मला या हॉस्पिटलला
हम्म, हम्
ह नाही आणि आहेच सर मॅडम पण एकदम व्यवस्थितात म्हणजे आपल्या घरच्यांसारखं एकदम ट्रीट वगैरे करत त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन आणि मला कसं मी इथ जॉबला असल्यामुळ मला सगळं फ्री आहे ना गोळ्या म्हणा सलाईन वगैरे म्हणा असं किंवा माझ्या फॅमिलीला पण आम्ही जेवढे मेंबर आहे ना फॅमिली सासू, सासरे सोडून फक्त माझी फॅमिली यांना फ्री आहे इंजेक्शन वगैरे सलाईंचे वगैरे पैसे घेत बाहेरच्या औषधांचे पैसे घे त्यांच्याकडचे दिले तर मनात पैसे वगैरे घेत ह ती एक सोयच चांगले म्हणजे मग कसं आहे बाहेरचे आपले हे पैसे वाचतात ना मग एका वेळेस गेलो तर आप आपल्याला हजार रुपये लागून जाते
लागून जातात हो
हा ते परवडतंय ना त्याच्यामुळे म्हणलं पेमेंट जरी कमी असलं तर काही एवढं टेन्शन नाही ना इश्यू नाही ना पेमेंटचा आणि वर्षाला इन्क्रिमेंट पाचशे रुपये होते माझी म्हणजे आता दिवाळी नंतर परत पाचशे वाढते म्हणजे साडे सहाकडे हळूहळू वाढणार हा आपण काम करत त्याच्यावरती पण डिपेंड आहे ना
हो आणि घरी घरी बाकीचा वेळेस बसण्यापेक्षा चांगलं आहे ना
हो तेच ना आणि घरी त तर रेग्युलर पण आपली शेतातली कामं नसत्यात हो मग बसून तरी काय करायचं तेव्हा उलट आणि आपल्या घरात काही एक म्हणजे आपल्यात काय नसेल तर कुणी आणून देत नाय त्याच्या म तेवढे तर तेवढे आपले पाच तर पा पाच आपला आपण सर्व, सर्व गोष्टी हँडल करू शकतो ना
हम् तेच ना चांगलं मी पण हो ते आधी पण आता बाहेर छोट आहे मग सोडले
हा का किती वर्षाचा आहे
दोन वर्षां
हा त्याच्यामुळ त्रास देत असेल आता त्याच्यामुळ बाहेर वगैरे जाता येत नाही ना
नाही बाळ नव्हतं तोर केला जॉब पण आता नाही
ठीक आहे चालेल ठेऊ मग ओकेे एक वेटिंग आहे जा ची
नको न.